हॅलो! हा नमस्कार ना हो हो.
नमस्कार! मलाही तुमचा आवाज येतोय.
हो नमस्कार! मॅडम.
हम्म आज आपण कुटुंब पद्धतीबद्दल बोलायचं?
मॅडम एकच मिनिट आहे एकच मिनिट.
बोलू? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हा आजच्या कुटुंब पद्धतीबद्दल बोलूया आपण ह हो येतोय! आवाज.
हां बोला मॅडम.
हा तर. हल्ली आपली अ जर आपण कुटुंब पद्धतीबद्दल जर आपण बघितलंत ना तर हम्म. एकत्रित कुटुंब पद्धत खूप कमी ठिकाणी दिसायला मिळते आपल्याला नाही का? हो जास्त करून कस आहे की की वेगळ्या वेगळ्या राहण्याकडेच आजकाल जास्त कल ये बहुतेक लोकांचा नाही का? हा म्हणजे पूर्वी कसं होत कि एकत्र कुटुंब पद्धती जास्त दिसत होती. म्हणजे सगळंच मग. त्याच्यामध्ये आज जी आजोबा. आई वडील मुलं असे सर्व आणि काका काकू असे सर्व होते. म्हणजे आईकडचं नातं नसायचं तिथं. म्हणजे मावशी वगैरे असं मावशी मामा हे नसायचे. पण काकू वगैरे असे असायचे. काका, काकू आजी आजोबा नातवंड असे, हा. तर आणि आता मात्र असं दिसत नाही. आता सगळे वी गेलेय. म्हणजे समजा जर एखादी फॅमिली असेल. त्या फॅमिलीमध्ये समजा शेती करणारे असतील ते. अ आजी आजोबा, आजी आजोबा शे ती करणारे असले. आणि तिथेच त्यांचा एक मुलगा शेती करतोय. अन दुस रा मुलगा नोकरी करतोय. मग शेती करणारा मुलगा तिथे राहतो ते खेडेगावात आणि दुसरा नोकरी करणारा तो शह जास्त जो शिक लेला य. नोकरी करतो. तो शहरात निघून जातो. नाही का? म अशा पद्धतीने ते कुटुंब थोडं विखुरलं गेल्यासारखंच होऊन जातं. हॅलो. हा तर अ अशा पद्धतीने एक मुलगा खेड्यात राहतो. एक मुलगा शहरात राहतो असं. ह त त्याच्यामुळे काय होतं मग खेड्यात जो मुलगा राहतो त्याच्या मुलांना आजी आजोबा म्हणजे काय असतं. त्यांचं प्रेम काय असतं एकत्र कुटुंब पद्धती काय असते, हे सगळं त्यांना कळतं. पण शहरात राहणाऱ्या मुलांना मात्र सगळ्या त्या गोष्टींपासून ते वेगळेच होऊन जातात. म्हणजे त्यांना आजी आजोबा म्हणजे केव्हा तरी बा सुट्टीत येतील. किंवा ते त्यांच्याकडे जातील. तेवढ्या पुुरतंच त्यांचं प्रेम मिळत. हो. तर त्यांना आणि इतर वेळा कसं एकटंच राहावं लागतं बिचारांना. तर हा खूप खूपच फरक पडतो. तुमचं काय म्हणणं यावर?
अ माझं म्हणजे मेन म्हणजे ना, आता मोबाईल मुळे काय झालंय. कि अ अ म्हणजे आताच्या ज्या बायकायेत त्या शिकलेल्याय. बरोबर. पूर्वी कस त बायका शिक शिकल्या नव्हत्या त्याच्यामुळे घरचे जशे सांगायचे., फॅमिलीत राहायच त फॅमिली तच रायचं. आताच्या बायकांच ते मोबाईल मुळे थोडं शिकल्याय. मग त्यांच ते जॉब करायचं करायचं किंवा नाही करायचं हे त्यांचं स्वतःचं मतं म हेय ना गावाकडच्या लोकांना काही ना चालत नाही हेना. मग काही चुक मोठ्या माणसाची पण असते की फॅमिली पासून अ आपल्याच मुलांना थोडं वेगळं करत असता. ट्रीट करत असता. आताचे जे शिकलेलेय ना. त्याच्यामुळे थोड विचार त्यांचे विचारात आणि अ पूर्वीच्या लोकांच्या विचारात थोडा बदले.
ते तर आहेच. आहेच आहेत हो. खूप फरके हो.
म त्याच्यामुळे ना अ शिकलेल्या मुलीये ना आता पूर्वी बायका बोलत नव्हत्या. जसं सासू म्हणेल तसं करायचं. किंवा सासरे म्हणतील तस करायच. ते म्हणतील घराच्या बा जायचं तर घरातच त्यांच डोक्यावरच पदर म्हणजे या सगळ्या गोष्टींपासून अ बायकांना असं डावून ठेवलं जायचं ना? घरामध्ये त्यांचे अ म्हणजे बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती तेव्हा. मी पण एक हा म्हणजे सुना असल्यामुळे म्हणजे थोड कसं अ पूर्वीच्या लोकांचं ना आता म्हणजे मी जी आत् ताचीच आहे ना त्याच्यामुळे ते विचार थोड खूप बदल असतो. म त्याच्यामुळे घरात हा. जमत नाही काही गोष्टीमुळे. आणि याच्या मुळे पण अ फॅमिली अशी वेगवेगळी होते ना?
हो बरोबर. बरोबर. म्हणजे कसं आहे की त्याचा कधी कधी फायदा पण आहे काही
हो हो नाही नाही एकत्रपणामुळे काय होतं म्हणजे मुलांमध्ये ते जे लहान मुलं आपण सून ये सून किंवा मुलाच आपलं जे मुलाच मुल असत. बाळ असत तर त्याच्यावर आजी - अजोबान् ते चा ते चांगले संस्कार करतात हे ना? न ऽ कसं बोलायचं कस वागायचं हे ते लोक शिकवत असतात. आणि या कस शहरामध्ये शेटीमध्ये आई वडील दोघेही जॉबला असल्यामुळे त्या मुलांकडे लक्ष दिलं जात नाही. आणि ते एकदम शांत मग त्यांच्या - त्यांच्यात याच्यात मग्न कोणाशी बोलणं नाही काही नाही. किंवा ऍक्टिव्हटी पण खूप कमी असतात. आत्ताच्या मुलांच्या आपण म्हणजे जे पूर्वीचे जे आहे जेज हो ते काही गोष्टी शिकवायचे मुलांना म्हणजे त्यांना मोबाईलची गरज नव्हती तेव्हा हाय ना?
एकदम बरोबर हो.
त्याच्यामुळे फॅमिलीचा फायदा पण आहे एक अ
तोटा पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत बरोबर. हम्म. मग कसं आहे आजी आजोबाजांच्या कुशीमध्ये झोपायची मुल ते मस्त गोष्टी वगैरे सांगायचे मुलांना रात्री झोपताना आणि दिवसा पण त्यांच्याशी खेळायचे बोलायचे सुसंवाद साधायचे असे. पण आता कस होत तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरंच नवरा -बायको दोन्ही नोकरी करता. आणि ती खरं काळाची गरज पण आहे. आजकाल. पण मग त्या त्यामुळे होत काय की मुलांना खरंच सांभाळायला आजी आजोबा नसता. आणि मग लहान असतानाच ते आई वडील पाळणा घरात - - वगैरे टाकून देता. आता पाळणा घर जी बाई चालवते तिचे काही स्वतः ची नसतात मुलं. त्यामुळे ती म्हणजे जसे आपले - स्वतःचे हा तेच ना? आजी - आजोबा ज्या प्रेमाने काळजीने त्यांना वाढवतात तशी वाढ ते करू शकत नाही त्या मुलांची. नाही का? त्याच्यामुळे मग तो जरा फरक पडतोच.
आणि कसं आताच्या नाही -नाही म्हणजे आ ताची महाग महागाई असल्यामुळे ना ते घरात ते एकावर चालत नाही काय गोष्टी. त्याच्यामुळे नवरा - बायकोंना काम जॉब करणं हे भागच आहे. आणि मग ते - - थोड सॅक्रिफाईस करावच लागता. काही गोष्टी त्या - - आपलं मुलं एकट तर कुठे सोडू शकत नाही. मग त्याच्यामुळे ते पाळणार घर वगैरे किंवा असं काही गोष्टी असतातच. हा पूर्वी कस मोबाईल ते जॉब वगैरे करत नसल्यामुळे मग ते घरातच राहायच्या मग एकत्रच फॅमिली सगळ्यांचं करणं वगैरे त्यांना असं वाटायचं की आपला संसार तर आपणच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आता नाही. आता फक्त माझा नवरा नवरा, मी आणि मूल बस बरं, एवढंच हे बायकांना पाहिजे असतं.
हो हो हो हो म्हणजे कसं आहे माहिती का? एकत्र कुटुंब पद्धतीचे हे आपण फायदे बघितले. पण कधी कधी कधी ना, थोडेसे तोटे पण आहेतच त्याच्यात म्हणजे तोटे कश्या अर्थाने म्हणते मी की, आता समजा खेडेगावात राहताय ते सगळे ऐकत त्र पण एखादं एखादं मूल शिकतं त्यांच्यात. आणि तो मुलगा शिकला कि, मग तो साहजिक नोकरीला लागणार आणि नोकरी काही खेडेगावांमध्ये नसतात. तर म तो शहरात जाणार, म तिथे त्याची जास्त प्रगती होते ना, नाही का? जरा वेगळा झाला, घरापासून लांब गेला तरच त्याची प्रगती होईल. नाही तर तो जर तिथंच खेडेगावात जर राहिला, आणि तेच तेच शेती करत राहिला, तर मग ती प्रगती शक्य शक्य नाही.
त्याच्यामुळे म ते जॉब बाहेर करणं हे गरजेचं आता काळाची गरजच आहे ती, त्याच्या
ते तो जर कुटुंबापासून थोडा दूर गेला, जॉब केला चांगला, पैसे मिळवले तर त्या अं त्यामुळे काय होतं की, त्याच्या कुटुंबाची प्रगती होते, त्याची स्वतःची, कुटुंबाची आणि त्याचे मुलं आहे, ते मुलं पण पुढे चांगले शिकू शकतात. चांगली नोकरी, काहीतरी बिझनेस वगैरे. असं टाकून म्हणजे ती फॅमिली पूर्णपणे वर जाऊ शकते. असं, होऊ शकतं म्हणजे समजा वेगळे जरी झाले तरी, असं म्हणजे जे एकत्रित आपण म्हणतो किंवा मग कधी कधी कसं असतं माहिती आहे का? की एकत्रित अं कुटुंब पद्धती असते ना, तिथे मग मुलींना शिकू दिलं जात नाही जास्त, की मुलींनी जास्त शिकायचं नाही शिकून तरी काय? हं हं
गावामधले आजी आ गावातले लोक असतात, त्यांचे थोडं विचार करण्याची पद्धत आणि आपल्या सिटी मधल्या लोकांचे विचार करण्याची पद्धत याच्यामध्ये पण फरक असतो त्याच्यामुळे हे फॅमिली पण त्याच्यामुळे पण तुटते ना? त्याच्यावर म्हणजे एकमेकांच जुळत नाही किंवा काही.
हो, हो नाही गावाकडे कसं करता मग, मुलींनी काय शिकूू नये, काय नोकरी केली समजा तर ते काय जे पैसे येतील नोकरीचे, ते तिच्या नवऱ्याकडेच सासू सासऱ्यांनाच देणार मग आप आपल्याला काय उपयोग आहे त्याचा, असं म्हणून मुलींना शिकवु दिलं जात नाही. आणि त्यांचं लवकर लग्न करून टाकतात. म्हणजे पूर्ण जे, त्यांचं जे डेव्हलपमेंट होणार असते. ते पूर्ण थांबून जाते ना तिथंच, असं तसं जर त्या ते जर वेगळे झाले, शहरात आले राहायला, चांगले शिकले. आजूबाजूच वातावरण बघतात. आणि त्याप्रमाणे मग ते आईवडील मुलींना पण शिकवता, मुलांसारखंच मुलींना शिकवता आणि त्या त्यानंतर त्या छान नोकरीला लागून, स्वतःच्या पायावर उभं राहतात. आणि जसं त्यांनी माहेरचा उद्धार करतात, तस सासरी सुद्धा त्या चांगली प्रगती करता सासऱ्यांना ही सासूसास त्यांना व्यवस्थित सांभाळून, नवरा, मुलं सगळ्यांची काळजी घेतात असं. हं.
तेच मलाही म्हजे असं व वाटतात, खूप फायदे वाटतात. ब एकत्र फॅमिलीचे. पण मग काही थोडंफार नुकसानही होतंय ना, म्हणजे शिकण्यापासून ते आपल्याला लांब करताय किंवा मग लांब जावू नको. आता कसं भोळे लोकं असतात ना गावाकडचे, त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्ट ष्टीची भीती वाटते, की सिटीमध्ये कसं अस णार किंवा काय असणार याच्यामुळे पण आहे ना, काही लोकांना वेगळं व्हावं लागतं. ते सिटीमध्ये गेल्यावर थोडी आपली प्रगती होणार, गावात तसं काही नसतं एवढं.
हो.. हो, म्हणजे कसं आहे दोन्ही गोष्टी होतात दोन्ही गोष्टी आहे. फायदे पण आहे आणि तोटे पण आहे, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. कोण, कसा त्याचा फायदा करून घेतं नाही का? आ? हां हां, तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद.
झाले मॅडम दहा मिनिट? हॅलो.